हा हा येतेतोय की आवाज
हा हा काय चालूये मग?
काय नाही बघा हरी की आपल् घरातलं आवरायच चालूय, स्वयपाक बनवायच चालूय. होय तुमचं काय चालूय?
आमचं पण झालंय सगळ स्वयपाक.
झालय ना? होय. तरी अवरलैसा
होय, पाऊसतेन तिकड चालूय काय बंद झाला?
नाही पाऊस काहीच नाहीे इथे ऊन आहे आता दोन
हा.
ऊनच पडलय काय पाऊस नाई पड गरज आ
हा हा, तुमचा आवाज येईना झालाय, कट व्हायलाय आवाज.
एक मिनटं बघा येतोय का जरासा जरासंना नेटवर्क इशू आहे इथं. ती खिडकी हा खिडकी उगडायला लाग नेटवर्क इश्यू इथ येत हा ते काय नाही इथ थोडस ना ते काय म्हणजे ऍपमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय कशात माहित नाय नेटवरक इशू आहे तो. ते खिडकीच्या जवळ असं हूभारायला लागतय बोलत तवाच तेव्हा ते आवाज येतोय व्यवस्थित हा.
हा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे होत असे
ना तरी आता तस तर अय नाहीतर माझं अघर आ दिवसभरात ना असतं त्याच्यामध्ये काहीतर अ का नेटवर्क का कनेक्शन तप्पासा असं यालत मला आज दिवसभरात हा प्रॉब्लेम यालता त्याच्यामध्ये
हम हम
गेले होते मी काल गावी गेले होते. सासूबाईंना कसं जरासं, त्यांना ऑपरेशन तेन झाल होते
हम् हम्!
त्यात तेन बघून आलो, सासू सासरे दोघ जन बघाय का परत खी
हा असं बोलल्यानंतर येतोय. असं बोलल्यावर येतय पण आणि कट हा
होय.
मग आता
हम् आहे आहे बरे आहेता. निवांतय ते
हा हा.
हम्म हम्म
हम्.
सेल वगैरे आता चालू झाल्यात, काही खरेदी केला का नाही मग?
आता म्हणजे इथे आले तुपसोडा म्हणसम आपलं पण नाहीस खरेदीला काय असं नाही गेले हा आणि तितका वेळ भेटला नाही जाण्यासाठी हो
हम्म हम्म आम्ही आम्ही म्हणजे असं जाता जाता बघितलं अम छान छान असं म्हणजे नवीन नवीनडिझाईनच्या साड्या वगैरे आल्यात आता बघितलं.
हो खूप छान व्हरायटी वगैरे आली आता. अस बघितलं की रावतच नाही
कोणती ही घेऊ काही ती घेऊ असं वाटल लांबून बघूनच
बघितलं ना का असं वाटतेय अरे ही घ्यायची का ती घ्यायच असं होतेय.
हा ह
छान वाटते पन मी जास्त साडी घालत नाही. ड्रेस वगैरे असं असतेय हम्म ह
हा हा मल साडी नेसायला आवडते.
हम्म
पण रेग्युलरली असं नयी
हम्म
वेगळं काहीतरी असेल तर म
आपल्या सणाला वगैरे किंवा अस कार्यक्रमाला म्हणा ते मी घालते साडी आता आज मी अ हला गेल ते कार्यक्रमाला तर मी साडी घालून गेलते. म्हणजे कस आषाठ वेळेत घालावे म्हणजे घालतेच. काही तरअस कार्यक्रम असला आपले सण असले पण ना कसं होतं मला ते साडीमध्ये ना काम न आवरलं गत आवरलं गत होतंय हहह मग हा मग गडपडी ना पा सवय आल्या मग ड्रेस पेक्षा पण ना कम्फर्ट झोन म्हणलं तर मला गाऊनमध्येच हह
होय हम होय माझं पण कसं डिलिव्ही नंतर थोडे दिवस गोऊन वापरले हो तुम्ही आणि नंतर नंतर त्यांना बाहेर इकडं तिकडं वगैरे जाताना ड्रेस वगैरे घातले की पूर्ण मला असं ऑकवडच वाटेल तसं काहीतरी वेगंळच केलं असं वाटत होतं गाऊन गाऊची स
खरंच काय पण म्हणा गाऊन मधला जो कम्फर्ट झोन असतो तो वेगळाच असतोय खरंच की
हो
एकदम असं हलका हलका फील होतय.
हहहहह
मस्त मस्त हहह
तरी म्हणजे रीलस वगैरे ते मस्करीचे रीलल्स वगैरे असतात त्याचे ह्याचे अ ह हाहा घाऊनचे पण आणि म्हणजे असं गरम उकाडा जास्त होता ना त्यामुळे जेन्स वगैरे वापरून नाही शक व्हिडिओ केलेलं ते पण असं बघून खूप हसलो होतो आम्ही ते. आमच्या घरात चर्चा चालू होती आता तू घेेतस स वळेला आ त्या साईजचे पण दोन दोन तीन तीन घेऊन ठेवा. आम्हाला पण वापरता येईल नाहीच उन्हाळच नाहीच खराब झाले तर मग पाहिजे त्या साईज मध्ये तु कटिंग करनंतर तू वापर कर आमच्यासाठी घे अशी चर्चा चालू होती.
काय पण म्हणा इंटरनेट मुळ आणि त्या असं ह्याच्यामुळे ना खूप खूप का नाही अस सगळ्या गोष्टी, सगळ्या फेमस झाल्यात ना आणि कानाकोपऱ्यातली गोष्ट जी गोष्ट आम्हाला असं कधी माहितीच नव्हती ते अशा गोष्टी देखील सगळ्या मोबाईल म समजालोय. मोबाईल तसं ना म्हणजे, चांगलं पण हा चांगला पणे. हा एक- एक ठिकाणी त्याचा वापर वाईट होतोय, तो काय विषय वेगळा, पण तो चांगला श कना ब
हां हां.
हम्.
हॅलो. हॅलो.
हा हॅल. येतोय ना आवा.
आवाज येतोय काय? आं कट व्हाय लागलाय आवाज तुमचा परत.
हा तेच.
हम्म.
आणि काय मग? तुम्ही असं रीलस वगैरे बघताय ना असं म्हणजे हॅलो.
हा हा मी पण बघतोयस.
फक्त बघतोय. मला म्हणजे तशा तस बघण्यापेक्षा एक एक एक मिनटात त्याला पूर्ण हा येतो का बघा आता वाजून त्याला काय व्हाय लागले पूर्ण ना. दारातून उभारयला लागयला लागले आज काय बेस काही हेवाय लागले ते मध्ये हां नाही रिल्स वगैरे म्हणण्यापेक्षा न मला ते ते ना तुम्हाला माहीत असतील एफ बीला किंवा म्हणजे मी इंस्टाग्राम नाही वा. परत मुलगा त्यानेच अकाउंट चालू केलय मी नाही. च्यामध्ये ना तुम्हाला माहि शॉर्ट्स व्हिडिओ येतात असे म्हणजे अशा स्टोर्या तप आस आम आमिर गरीब वगैरे असे का ह हा. त्यात माहिती आहे ना तम्हाला तसल्या मला स्टोऱ्या वगैरे आवडतात. खूप आवडतात त्या हो मी लि बघते ते स्टोरे आवडतात मला त्या
ते कुक. कुठे बी ते ख कुठे बीचे पण काहीतरी ऍडवर टाईज साठी
इतिहासात तसले स्टोर. व्हय व्हय छान असतात त्या मग तसल्या स्टोऱ्या वगैरे ते बघ. ते मग कावागा तरी मग असतात दुसरी कुठली तरी व्हिडिओ असं आले तर मग बघत असायचं आणि
हम्म हम्म.
ते आपलं ह्याचा एक ते ते हस्य सम्राट ते ह्याचा मराठी कार सत त्याची व्हिडिओ टाकलाय ते ऐकय बघते. चालू असतय कधी कधी.
आणि ते चला हवं. उद्यात पण अस मस्करी हस म्हणजे हसण्याच्या ह्याज्यातचय ते.
हा म्हणजे ते तसे आहे का नाही म्हणजे हे बघायला छान वाटतात. आणि आवडतात पण म्हणजे ते असं बघताना अस हे वाटतय. बोला. माण काय तुम्ही वापरत असा इता का मगरे
बघतो मी इंस्टाग्राम वगैरे असतात चालू. सारख बघायला संजीनी बघायला ते पण
वो शेट
मग
मग आम्ही पण ते होय म्हणजे ते व्हिडिओ वगैरे करणाऱ्यांना पण पेमेंट मिळतेय. चांगल्या पद्धतीनं. फक्त फॉलोअर्स काहीतरी व्हायला लागतात बर का. नाही आ मी बनवलो नाही. पण बनवणारे असे आहेत ओळखीत थोडेफार. मग ते सांगत होते. पेमेंट हा त्यांना पण
ते म्हणतात सोडा खर. पण आम्ही कधी म्हणजे आपण कधी त्याच्यात इंटरेस्ट नाही. त्यामुळे कधी बनवल नाही तेन तसल्या गोष्टी सोडा. पण त्याला मिळतात म्ह व्हिडिओ बघतो ना ते कोणा कोणाचे तरी फेमस झालेले असतात त्यांचे. हो
असे म्हणजे ते रील स्टार पण खूप झालेत आता. जे ते बघल ते आवडी निवडी बघु बघुन यात विषय वगैरे घेऊन, वेगवेगळे व्हिडिओ वगैरे तयार करून बरेच जण फेमस झालेत. आणि त्या पद्धतीनं त्यांना नंतर न म्हणजे तशा ऑर्डरी पण आल्यात.
होय काय काय आणि प्रोडक्टचे हे पण हा होय त्याच्यामध्ये. परत आपल तुम्ही ते प्रोडक्टचे पण काहीतरी हे कर आता सगळे आडवटाईज वगैरे तेन काय काय चालू असतय सोडा. तस आता आम्ही बघायच नाही. आपल्या कधी त्याच्यात इतका हे नसल्यामुळे हम्म काय माहित. नाय असं म्हणजे नाही ती गोष्ट आपल्याला ती जमतच नाही ना जास्त. व्हिडिओ घे त्याच्यासाठी हे पाहिजे असं ते म्हणजे एक अंगात ती पण कला पाहिजे ना. आपल्याला अस एवढ पेस जाणार नाही. तेवढं होत नाही त्यामुळे कसल्याच का नाही
हा हा
हम्म
बाकीचे क्लासेस वगैरे असतात त्यांनी पण स्वतःच्या ऍडव्हटाइजमेंट करण्यासाठी पण त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायला त्याचा.
मग तुम ह्याच्यातून तुम्ही काय म आस घरीच असता का नाही काय अस म्हणजे काय करता? जातासा कुठे काय. नाही ना.
हा म्हणजे सध्या तरी घरीच असतोय. म ते म्हणजे आता लहान बाळ आहे त्याच्यामुळ घरीच असते. त्याच्या आधी केलंय थोडाफार मी. पण जॉब. तीन ते चार वर्ष हो.
काय करत होतासा.
मी अकाउंटिंगला होतो.
होय का
अ फायनान्स मध्ये हा
हा हा हा म पगार वैगेरे असेल कि तरीपण.
हो होता. चांगला होता. टाइम पण होतो ऑफिस टाइम मध्ये. दहा ते पाच पर्यंत होत. हा म्हणजे नऊ ला चालू असणार. होय. नऊला चालू असणार पण अकाउंटिंगची
लय टायमिंगची कामं होत नाहीत आपल्या लेडीजना.
होय बरोबर आहे सोडा ते पण. घरातल बघून ते सगळ करायला लागतय.
ते सगळं बघून करायचं म्हणजे आणि त्यात लहान मुलं वगैरे असली तर मग काय झालच. सगळं आवरा करा ते कांहीतरी जमंतच नई. जॉब करायचं म्हटलं की, त्याला बरं बर ठीक आहे चालेल.
हा ठेऊ काय?
हा.
हो